हॅलो
हा हॅलो ताई तुमचा आवाज अटकतोय.
येतोय का आता?
हो आता येतोय.
हा येतोय.
हो हो आता येतोय व्यवस्थित.
बोला काय म्हणताय?
काही नाही आता आवरून झालं बसले.
हा व्यवस्थित आहे तुमचं.
मी आहे. दुसरे पण एकत्र कुटुंब पद्धती आहे, का संयुक्त कुटुंब पद्धती आहे.
तस तर आमच्या परिवारामध्ये आम्ही चार लोक आहे. अ पण माझ्या सासू सासरे गावी असत तात आणि आम्ही दोघं इकड असतो अ पुण्यामध्ये
बरं म्हणजे आ आज कल्पच आहे, म्हणजे मला एकत्र कुटुंब फार आवडतं पण माझं सास तर आम्ही सांगलीला तिथे घर आहे, घराच्या मागे अंगण आहे. पुढे परस बाग आहे, आणि ती सासूबाईंना सवय लागलेली आहे. की रोज झाडायचं नारळाची झाडं आहेत, सुपारीची झाडं आहेत. मग त्या नारळ कोणी घेऊन जातील त्या सुपाऱ्या कोणी घेऊन जातील. त्याच्यामुळे कसं आहे, आम्ही कितीही इथे बोलवलं तरी त्यांना असं वाटतं आम्हाला तुमच्या त्या बंद घरात नाही करमत तुमच्या इमारतीमध्ये. करमत नाही आम्हाला खाली राहायची सवय. लागलेली आहे, पण मी त्यांना म्हणते की म नातवंडांना तुमचं प्रेम कसं काय मिळ नार ना म्हणजे. आजकाल समाजाला काय वाटतं की, सुनांना वेगळं राहायचंय. त्यांना सासू सासऱ्यांचा जास नको पण तसं सगळीकडे तसं नाही आहे. आता मी अगोदर शिक्षिकेची नोकरी करत होते, तेव्हाही मी त्यांना म्हणत म्हटल की बाळ लहान आहे, तुम्ही येता का राहायला म्हटल्या नाही मला नाही. करणार तू पाळणा घरात ठेव त्याला म्हणजे ही बाजू जी आहे ना. ती बाहेर पडत नाही ना बरोंबर आहे की, नाही म्हणजे हां पण लोकांचा समज काय होतो, सुनांना सासवांचा जाच नको लग्न झाल्यावर नुसतं नवऱ्याला घेऊन राहायला पाहिजे म्हणजे नाण्याच्या दोन्ही बाजू. जू बघितल्या पाहिजे.
ह आणि ह आणि गावाकड लोकांना तस. असच वाटत की, यांची सून यांचा मुलगा यांना नेत नाही एवढे म्हातारे झाले ते गावातच राहतात त्यांच ते काम करतात. त्यांच्या त्यांच्या हाताने बनवून खाता लोकांना असंच वाटतं.
हो आणि तुमच तिथ रस्त्या आम्हाला रस् ते क्रॉ ओलांडता येत नाही रहदारी आहे. पण तुम्ही पण शिकताल ना तुम्ही आल्यानंतर बरोबर आहे की नाही आणि जे संस्कार आजी आजोबा करणार आहेत मुलांवर. संस्कार पाळणाघरात होत नाही ना बरोबर आहे की, नाही.
पैसेच कमवण्यासाठी बसलेले आता ते कशाला फुकटचे संस्कार चांगले काही देतील नवीन.
माझी अशी एक अट होती की म्हणजे पाच वर्षापर्यंत मुलांचं कसं असतं आपण जे शिकू त्यांची मेंदूची तीव्रता खूप प्रखर असते ते त्याच्यामुळ आपण त्यांना संस्कृत जरी शिकवलं तरी ते शिकतात श्लोक म्हणा किंवा प्रार्थना म्हणा पण कसं असतना की तोच वेळ त्यांचा संस्काराचा असतो ते संस्कार आयुष्यभर टिकणार असतो तोच वेळ जर तुम्ही नोकरी धंद्यासाठी घालवला पैसा तुम्ही मला वाटतं वयाच्या कोणत्याही टप्प्यावर कमवू शकता ता पण त्यांचं ते सं संस्कारक्षम वय आहे ना ते निघून जाईल दुसरी गोष्ट शाळेतून आले आता आपण एक सकाळी भाजी करणार ते दुपारी येणार खाणार ती भाजी जा आवडत नसेल तो उपाशी राहणार त्याच्यापेक्षा मग मी घरात तर मी काहीतरी पटकन करून देऊ शकते एक ही पण म्हणजे हा माझा पण त्याच्यात लोक होता आणि मग सासूबाई म्हटलं नाही तो जॉब सोड तुला नसेल जमत तर मला येणं तिथं शक्य नाहीये असा सगळा प्रकार झाला त्याच्यामुळे मला ती नोकरी सोडवावी लागली मुलांसाठी असं झालं ते म्हणजे असं म्हणतात ना त्याच्या विरुद्ध मला ही बाजू मांडावीशी वाटली हो की प्रत्येक वेळी सुनान्स ह्या विचाराच्या नसतात की मला अलिप्त राहायचंय मला स्वातंत्र्य पाहिजे असं नाही आहे
तेच ना आणि ठीक आहे ते नवीन नवीन लग्नानंतर वाटत पण असेल पण जेव्हा आपला प्रपंच वाढतो त्यानंतर गरज पडते जो वयोवृद्ध घरात असण आपल्याला वाटतं की गरजेचं आहे आणि ते सांभाळतील आपलं म्हणून तेच सांभाळत हे आपण पाळणा घरात वगैरे टाकलं तर ते
हो बरोबर आहे तुमच्या शिक्षणाला पण तुम्हाला वाव देता येत तो ना समजा घरात जर सासूबाई असल्या त्या मुलांकडे बघू शकतात जरी मुलांकड नाही पाहिलं त्यांनी भाजी निवडून ठेवू शकतात लसून सोलू शकतात येणाऱ्या जाणाऱ्यांचं बघू शकतात किंवा मुलांना चारणं म्हणा हे बरीचशी कामं आहेत ना माझी अणण म्हणा मेनं म्हणा आजोबा असले तर ते खेळू शकतात मुलांबरोबर गोष्टी सांगू शकतात म्हणजे नाही म्हटलं तरी त्यांची मदतच होती पण बायकांना असं का वाटतं ओझं का वाटतं सासू सासऱ्यांचं हा मला विषयच कळत नाही आहे उद्या जना तुमच्या नवरा बायको हे वेगवेगळ्या संस्कारातून आलेले असतात वेगवेगळ्या घरातून आलेले असतात किंबहुना वेगवेगळ्या शहरातून पण आले असतात प्रत्येक ठिक त्यांं वेगळवेगळे्या त्यांचे मतभेद होऊ शकात त्यांच्यात टोकाचे वाद होऊ शकतात तेव्हा समजून सांगण्याचं काम मधला दुवा हे सासू सासरेच असतात
बरोबर आहे हम्म
झाले आ सगळा कल म्हणजे संयुक्त याच्यात नवरा बायकोमुळे काय झालेलं आहे आईकडं सांगायचं सगळं जे काही आहे ते आईकडं सांगायचं आणि आईनी या मुलीच्या संसारात लुडबुड करू नये असं मला वाटतं बरोबर आहे तुम्ही लग्न
एकदम बरोबर हम्म
आणि कसं तिच्या घरातली काय परिस्थिती हे तिला माहिती
ह हा आणि आई ज्याच्या संसारात लुडबुड करते ना त्या मुलीचा संसार कधी सुखाचा होतच नाही आमच्या घरात हे एक म्हणजे उत्कृष्ट उदाहरण आहे याचं
हम्म हम्म हम्
म्हणजे आमच्याकड अशी पद्धत आहे की अ जर जमलं तर मुलीला त्याच्या घरी देतात म्हणजे आत्याच्या मुलासोबत लग्न करून देतात आमच्या इकडे. तर ते तसचं झालं त्यांनी आत्याचे आ त्याचे असं म्हणून दिलं मग ते सुरुवातीला व्यवस्थित चाललं ते अ आत्यांची जी ननदबाई होती ती पण भाजीची खूप लाड वगैरे करायची सगळं असं एकदम छान चालू होत पण नंतर-नंतर ते असं झालं अ अ जिथं ते तिची आई राहायची तर तिच्या नवऱ्याला तिने सांगून घर म्हणजे रूम तिकडच केला. व राहण्यासाठी खोली आणि त्यानंतर मग सुरू झालं मग थोडंफार काही झालं की आईला सांगायचं थोडंफार काही झालं की आईला सांगायचा आणि असं त्याच्यामध्ये परत ती सासू त्यांना तो असा पेस पडायचा की मी आता कोणाची बाजू मांडू मी कोणाचा ऐकू, कोणाचा नाही ऐकू आणि त्याच्यात अजून वडिलांच्या आ म्हणजे तिच्या मुलीच्या वडिलांचा पण त्याच्यात पिरणूक की मी माझ्या बहिणीची बाजू मांडू की माझ्या बायकोच ऐकू म्हणजे इतकं त्यांच हे चाललं आता सात वर्षाचा मुलगा होऊन गेलाय त्यांचा त्यांचा अजून पण तसचं चालू आणि परत ते ते संस्कार तो मूल मुलगा त्याला त्याला आता सगळं कळायला लागलं तो ते सगळं बघतोय म्हणजे इतका अवघड आहे काय सांगू.
पण त्या घरातले जे म्हणजे तिचे सासरे किंवा त्यांचा भाऊ त्यांची तर तारेवरची कसरतच आहे ना एकीकडे बायको एकीकडे बहीण.
हो ना हो ना.
हम्म.
हे असं नाही सांगायला को हे सांगायलाच नाही लग्नाच्या वेळेस पण तला विचारलं गेलो होतं तुला आवडत का तिने हो मम्हटलं म्हणून ती गोष्ट पुढे सरकली लग्न झालं आणि आईने पण समजून घेतलं पाहिजे ना की कशाला करायचा आणि आपल्या नात्यातच दिलीय तर ती तिच्या नंदेला म्हणजे मुलीच्या साचूला सांगू शकते ना की तुम्ही तुमच्या मुलाला सांगा जर काही अड चन असेल तर
आणि दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही तुमच्या घरातली गोष् ट जेव्हा तुम्ही बाहेर सांगता तिसरयाला तेव्हा ती गोष्ट तो चौ थ्याला सांगणार नाही याची तुम्ही काय खबरदारी घेऊ शकता ना जो एकाला सांगतोय आणि ते तेल, मीठ लावून सांगणार आणि त्याच्यातून काही मदत तर काही होत नाही पण वादच होऊन जातात.
हो आणि हे असं खूप म्हणजे गावात इतकं पसरलं कि अ त्या मुलीच्या सासूला अजून दोन मुलं आहेत त्यां चे लग्न करायच राहिली आणि ती सासू गावाची सरपंच आहे अजून म ते गावात असं इतकं हे झालं की त्या मुलांचे पण लग्न हा लग्न जमत नाही. आता कोणी म्हणत की ही तिच्या सू नेला चांगला वागत नाही आता मग कोणी पण कसं आता मुलांना मुलगी देण्याच्या वेळेस कोणी पण हाच विचार करेल की तिची मोठी सूनच ती व्यवस्थित वागत नाही म ही आपल्या मुलीला चांगलं वागेल कशावरून.
हम्म. कसं आहे माहिती का जेवढ्या व्य जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रक प्रवृत ती त्यांच्या असेल, शेवटी सं संसार हा आपल्या दोघांचा आहे हा विचार त्या मुलीनी करायला पाहिजे. बरोबर आहे की नाही त्याच्यात दुसऱ्याला हस्तक्षेप करून देणं हे चुकीच आहे. मला असं वाटतं तुम्ही जेव्हा प्रेम करता तेव्हा खोलीचे दरवाजे बंद करून करता ना म जेव्हा तुमच्यात वाद होतात, तेव्हा तुम्ही चार चौघात का करता? ते सुद्धा तुम्ही घरातच च करा, बरोबर ये की नै, मला असं वाटतं की तुमचे माझे विचार खूप मिळतात जुळतात म्हणजे, तुमच्याशी की म्हणजे हया विषयावर अजून चर्चा करायला, विचारांची देवाणघेवाण करायला ला मला खूप आवडेल.
हो नक्कीच, मला पण छान वाटलं बोलून, आणि तुमचे जे विचार ये हे अ आजी आजोबां विषयी हे पण मला खूप पटलेय आणि हे खरंच लोकांनी असं आत्मसात करायला पाहिजे. त्यांचं महत्त्व समजून घ्यायला पाहिजे. आणि आजी आजोबांनी पण
हो थोडं तुमचं, थोडं आमचं हम्म, पंधरा दिवस आम्ही आमच्या घरी राहू पं दिवस तुमची मदत करायला येऊ, असं थोडफार काहीतरी सुवर्णमध् ध्य दोन्हीकडून साधला गेला पाहिजे असं मला
बरोबर, अगदी बरोबर. हूं
खूप खूप धन्यवाद तुमचे, खूप छान आपलं बोलणं, बोलणं झालं.
हो धन्यवाद.